हॅलो.
नमस्कार कशी आहे?
मी छान आहे. तुम्ही कसं आहेत?
मी पण मस्त आहे. आज आपण आयुर्वेदिक गोष्टीवरून बोलूया का?
हो हो. नक्की हा विषय खूप छान आहे.
आपल्या घरात आयुर्वेदिक उपाय अजूनही वापरतात का?
हो माझी आजी अनेक घरगुती उपाय सांगते.
उदाहरण देना?
सकाळी कोपट पाणी पिन अं तुलसीची काळजी घेन आणि स्वच्छ आहार घेन.
हलद तर प्रत्येक स्वयंपाक घरात असते.
फुफु... हो हळदीचा उपयोग स्वयंपाकात रोज होतो.
आलम सुद्धा खूप वापरतात.
हो. आल्याचा चहा अनेकाला आवडतो.
तुळशीच झाड प्रत्येक घरात असावा असं अनेक लोक म्हणतात.
होना तुलसच्या आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे.
आवलाही खूप लोकप्रिय आहे.
होना आवलाच्या लोक लोणा अ मुरब्बा आणि सरस अनेक जण घेतात. आणि आवळा खूप चांगला लागताय मी तो.
कडुलिंबाबदल काय सांगशील?
ह हा कडू लिंबाच्या उपयोग पारंपरिक पद्धतीने अनेक प्रकार केला जाता.
हो आयुर्वेद फक्त औषदाबंदल नाही ना?
नाही योग्य आहार पुरेशी झोप व्यायाम आणि नियमित दिनचर्या यानी यानाही खूप महत्व दिलज्यात.
माहांजे निरोगी जीवनशैली हा आयुर वेदाच्या मुख्य भाग आहे.
अगदी बरोबर.
पण कोणतही आयुर्वेदिक औषध स्वतः हून गेऊ नये
हो गरज असेल तर योग्य आयुर्वेद तज्ज्याच्या सल्ला घ्यावा.
आजची चर्चा खूप छान झाली.
मलाही खूप आवडत अ तुमी तुमी म ही सांगत कि अ मांग मांग्याच्या वेळी आपण आयुर्वेदाबद्दल छान बोललो. आज अजून कोई गाष्टी जाणून घेन गा.
हो नक्की आयुर्वेदी आपल्या नि निसर्गमाशी जोडून ठेवतो.
हा. आपल्या स्वयापाकघराच्या अनेक उपयोगी वस्तू असतात.
अगदी बर बरोबर जिरे धणे बडीशेप हलद आलम लसूण हे चांगलम रोज वाप्रलम जातम.
जिनयाचा वापर जवळ जवळ प्रत्येक भातीज होतो.
हो जिनओ मुले जेव कोणाला छान चव येते.
ये ना घण्याची उपयोग खूप छान होतो.
हो धणे मसाल्यात आणि सजावटीसाठी वापरतात.
हो ना बडीशीप जेवणान्तर तर खावण्याची सवण अनेकाच्या असते.
हो आपल्या घरातही जेवणानंतर थोडी बडी शेप खातात.
लसूणी स्वयंपाकात महत्त्वाच्या आसतो.
हो. लसनामुले पदार पदार्थची चव वाढते.
दालचिनी आणि लवंग याचाही वापर होतो ना?
हो विशेषतह चहा आणि मसाल्यामध्ये त्यांचा उपयोग होतो.
वेलचीचा सुगंध तर खूप छान आसतो.
हो गोड पदार्थ आणि चहामध्ये वेलची घातली की स्वाद वाढतो.
आयुर्वेदा ताज आणि स्वच्छ ख अन्न खाण्यावर भर दिला जातो.
अगदी बरोबर शक्यतो ताजम जेवण खावम आणि बेल्लेवर खावम
फल आणि भाज्या हि रोज खायला हाण्यात.
हो, संतुलित आहार हा निरोगी जीवनाच्या महत्त्वाचा भाग आहे.
खूप चांगला बोलते तुम्ही! आजकल लोक पुन्हा नैसर्गिक जीवनशैली स्वीकार आहेत.
हो, पण कोणताही आयुर्वेदिक उपचार या औषध स्वतःहून सुरू करू नये.
हो ना, अगदी बरोबर! योग्य माहिती आणि तज्ञांच्या संगल्या घेण नेहमीची चांगल.
अगदी खरम, आयुर्वेद आपण याला निरोगी सवयी शिकवतो.
हो ना! अं, मांग्याच्या दोन्ही गप्पामध्ये आपण स्वयापाक घरातल्या अनेक आयुर्वेदिक गोष्टी बद्दल बोललो. आज आणखी काही माहिती घेऊला?
हो, नक्की. आजी ओझा बांगडे अनेक पारंपरिक गोष्टींच्या ज्ञान होत. ते रोजश्या जीवनात नैसर्गिक सवयींना महत्त्व द्यायचे.
अगदी बरोबर. आजकल लोक पुन्हा त्या सवयीकडे वळत आहेत.
हो. उदाहरणार्थ सकाली लवकर उठणम् स्वच्छिता ठेवणम्. विल्हेवर जेवण करणम् आणि नियमित चालणम्.
आपल्या अंगणात अनेक औषधी वनस्पती लाभलेल्या असाह्यच्या.
हो, ओ तुलस, कोरफड कंडुलीम आणि इतर अनेक जाडम् लोक प्रेमाने जपायचे.
कोरफड म्हणजे एलोवेरा ना?
हो, ओ, अनेक लोक घरात कोरफडीच्या रोप लावतात ते दिसालाही सुंदर असते.
हो ना, आजकल बजारांकी कोरफडी पासून तय्यार केलेली अनेक उत्पादने दिसतात.
हो, पण कोणतीही गोष्ट वापरण्यापूर्वी तिची योग्य माहिती अशणम् महत्वाचम्.
बरोबर आहे. फक्त इतरांनी सांगिलतर म्हणून काहीही वापरू नये.
अगदी योग्य सल्ला घेणम् नेमचीम् चागलम्.
मी ऐकलं आहे, की त्रिफला ही खूप प्रसिद्ध आहे.
हो, त्रिफला हे आयुर्वेदात ओलखलम् जाणा जाणारम् पारंपरिक मिश्रण आहे.
आणि अश्वगंधा नावही हे ऐकायला मिळत.
हो अनेक आयुर्वेदिक पुस्तकामध्ये त्विच उल्लेख आढळतो?
गुडवेल म्हणजे गिलोय यावरती लोक बोलतात? अनेक पारंपरिक ग्रंथामध्ये गुलेलीचा उल्लेख आहे? मात्र कोणताही आयुर्वेदिक पदार्थ किंवा औषध तज्ज्ञांच्या घेऊ नये.
हे ठेवण खूप महत्त्वाच म आहे.
हो प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेलींग असते. म्हणजे एकाच गोष्टीचा परिणाम प्रत्येक वार सारखा होईल अस नाही. हॅलो!
अगदी बर अगदी अगदी बर.
आजची चर्चा खूप छान. आजची चर्चा खूप छान झाली नक्की पुन्हा भेटून घे